हो झालं तुझं झालं का? काय करत आहेस तू आता तू फ्री आहेस का बोलायला कारण की तुला महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं. बोलू शकते का जर तुला वेळ असेल तर
बोल. सगळ व्यवस्थित आहे आजुन काय?
हो आजोबांची वगैरे ठीक आहे. ठीक आहे पण मला एक विचारायचं आहे की आता मला आता माझी अ पुढेता कशाला ऍडमिशन घेऊ म्हणजे डिप्लोमा करू का सायन्स वगैरे घेऊ? सांगू शक मला का खूप कॉन्फ्युज होतय. काय घेतल्यास काय होईल काय नाही. हे कळना झाले सागुशकशील का प्लीज मी खूप जणांना पण विचारलं पण त्यांच्याकडून काही मला असं पुरेस उत्तर मिळालं नाही त्यामुळ तुला विचारा म्हणलं तुला थोडासा अनुभव आहे ना या या बाबतीत
ते बघ तुला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल ना ते कर ठीक आहे. जस की आता तुला जर एखादे च घ ज तुला जर लवकर वगैरे लवकर एज्युकेशन कमप्लीट करायच असेल तर डिप्लोमा घे जेणेकरून तुला कमी टाइम मध्ये जास्त शिकायला मिळेल आणि अ जॉब वगैरे पण लवकर मिळतील. आणि तस जसं तू शिकत जाशील ना तस, तस तुला त्यांच्या रस्ते तुला टोमॅटिक मिळतात ठीके तुला त्याच्यामध्ये
विचार करते आणि मग तुला सांगते ठीक आहे. तरी मी माझ्या काही फ्रेंडस